हॅलो
बसर
हा लोून गेला ना ते या आधी अ किचन गार्डनचे अजे पल्लच भाजीपालायचं किती या यादी झालंय पूर्ण झालंय का बाकी य अजून होणार आहे का काय नाही
म्हणजे दहा झालं ना पूर्ण हो सांगत होते दहाच महिला ना हा पूर्ण झाले
दहा दहा पूर्ण झा प्लॉट अर्धा एकर सांगितला आणि त्यांना जाय कर
हो अर्धा एकाच सांगितलं हो
आईकर मध लावायच्याय त्याच्यात अ सातशे साडेसातशे रुपये येतील वांग्या आणि सातशे म्हणजे सातशे किंवा साडेसातशे या दरम्यान रोप राहतील आणि भेंडीच्या राहतील त्याच्या बरोबर अजून असं टोटल ना हम अर्धा एकर मध्ये लागवड करायची ते प पुढच्या महिन्या येणार आहे ते जुलै मध्ये
उ्या महिन्यात म्हणजे जुलै मध्ये काही
जीव जुलैच्या शेवटचा आठवडा हा एकवीस नाही ना जुलै शेवट मेन्या शेवटचा महिना किंवा ऑगस्ट मध्ये पहिल्या आठवड्यात एकवीस दिवसाच देईल ना एकवीस पंचवीस दिवसाात मोठे रूप आता टक
अस हो हो
त्या पद्धतीने ते राहील आणि परसबागच पण यादी तयार करून ठेवायची महिलांची
आमच्याकडें पण
हे भाजीपाल हा बरंच माग्या वर्षी किती होतं ते
पोरसबाग
हा
कोण अला
पंचतर होते ना हा किचन किचन गार्डन ला जर परस बाग म्हणतात तर ते पंचाहत्तर होते ना तर ते पण ना या वर्षी पण कदाचित पंचाहत्तर राहील कदाचित तर तश महिला आपल्या आहेत ना हम
हो म्हणजे यदा दहा महिला म्हणजे दहा हो
लाय वेगळां दहा महिला
हे वेगळं या मंग या म्हणजे दहा मैलांना सोडून का सर किचन गारडन
कडून हा वेगळं
हो हो
असं राही त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे किचन गार्डन मध्ये ते एदाचित आत्ताजी येतले काय बियाणार आहे बि बियाणा ते आता जर तील कदा चित ना आणि या आदी कमप्लीट आहे ना आणि याची अ कोंबड्या आणि बक बोकड सर्वे शेडीपालन सर्वे झालंय का ते शेडीपालनाच कितीक बाकी आहे कितीक कुटुंब बाकी
म्हणजे अस एक अंदाज मु ये
किती झाले आहेत आतापर्यंत किती कुटुंब झाले आहेत
आतापर्यंत का सर म्हणजे यादीमध्ये ब बघितलंच नाही
मघ ते तू जाई ना ज्याच त्याच्याकडे अ प्रत्येक कोणाकणाकडे शेड्या आहेत ना असं त्यांचा सर्व करून घे किती बकऱ्या बकऱ्या आहेत त्याच्याकड बोकड किती आहेत कोंबडी पिंडो अस कोंबडी चप पण मग तिकडनं आपल्याला मान्यता आली तर मग त्यांनाच आपल्याला देता येईल मग
असं का हो
पण त्यांना ते महिला आहेत ना महिलांना सांगायचे नाही की आम्ही तुम्हाला बकऱ्या देतोय किंवा कोबड्या दोय नाही सगळे्यां माझ्या पण लिहून घ्या माझ्या पण लिहून घ्या मला काय नाही दिलं असं ते आपल्याला त्रास देतील नंतर त्यांना सांगायच नाही फक्त आम्ही एक सर्व करतोय सांगायच त्यांना
तसच सांगितलं सर्व करताना होते ना ते तेच ना लोकच विचारतात हा महिला विषार
त्यांना सांगायचं नाही ना फक्त आमचं एक सर्वे चालू आहे किती प्रमाणात बकरी आहेत किं कोंबड्या आहेत त्याच्यावरन मग हे करून मग अ ठरवू काय करायचं वगैरे अस बकऱ्या देणार ब दे सांगाय नाही त्यांना नाहीर सगळेच ब्यां हो मुड
तसच सांगितलं सर विचारच विचाराातच होते ते तसच
हा ना आणि अ हे झालं का तुमचं ना या महिन्याज काय तारीख सव्वीस तारीख ना
आसमस
तर आता शेवट शेवट आहे तुमचा ना कामाचा हॉल तयार करून घ्या तुम्ही आता उद्यापर्यंत असं तयार कर नाही तर मग तीन चार तारीख आपली ह् याध सोब शेडी पनलाचं पाण आणि अ भाजीपालाच्या पण सोमवारपर्यंत करून द्यान मग मुणजेल ना
हो हो हो उशीर
क काल फोन दिखाय
शेडी पाण्याचा खूप म्हणजे शेतात पण शेतात हो
अ शेतात आहेत का तुम्ही बाहेर घ पण टाइम बघून
नाही हम्
ते अ एक दोन तास असं फिरून फटाफट तर आहेना हे तस एक एक. ठिकाणी जाऊन फटाफट ब आणि मग न तर मग आपले काम तर
हो.
आणि रिपोट नेतर राउड जाायला मंग नंतर ना मग चार पाले मग महिन्याच असं.
हो.
हा तुझ्याकडच आता भरायला सुरुवात करून द्यासण
हो हो मीटिंग केव्हा राहणार सर मग!
मी तेे काय आता कळेल आता काय कसं काय आता. अंगणवाडी सर्वे पण बाहेर चालू आहेत आता. तर दोन, तीन दिवस बाहेरच्या अंगणवाडी मध्ये सर्वे चालू आहे. अजून या जा हा तयारी करून ठेवायची.
ह
विजिट संपली ती आता बाहेरच्या अ अंगणवाडीत. तर सर्वे चालू आहे. आणि अजून पण सर येणार आहेत. आपल्याकडं. विजिट साठी तर अ गरदर स्तंदा किशो वैन मुली हं. मग जे जे काम आहेत. आपल्याला करून ठेव लागेल तुमच रेकॉर्ड मीटिंग रजिस्टर. सगळं थोडं व्यवस्थित लेहून ठेवा सगळं कधी काय ह कोड होईल मधला डाटा. आ गॅस सजज
हो
बर कुठं अडचण असेल तर ते पण अडचण पण एक डायरीत लिहून उंठायच्या कोणत्या अडचण आहे तर एक साईड ला. त्या तारखेला हे केलं आणि हे अडचण आली असं तारखेचं लिहून ठेवाच आपल्या रजिस्टरला मग ब बाहेर कोणी पण अधिकारी किंवा कोण सर पण आला तर अशा पद्धतीं आम्ही काम करतोय विजिटमध्ये काय काय सांगतात ते पण बोलायचं असं आता तर सगळ्या गोष्टी माहीत हून केल्या ना तुला.
हो सर पण बोलायला ना मला खूप घाबरट होते.
वाटते.
हं भीती वाटते हं हं हो. अ म म्हणजे ब सुकून जाणार असं वाटत नाही नाही नाही महिलांना नाही सर म्हणजे मजे सरांसमोर.
कोणते सर.
समर सरान समोर नको तेच ना आपले ते वैभव सर म्हणजे असं विजिटला येणार होत ना.
नाही ना आपण काम करतो ते बोलायचं. बघ तारखेला आम्ही अस
म्हणजे सुकून जा हो सुकून जाणार का काय असं
पी कोणत ग कोणता कोणता विषय. काही नाही एक दोन शब्द चुकतात आपले बाकी नाही सगायचं.
ते तू म्हणजे मनात मध्ये ठरवलंच असतं बोलणारच असं तेच तर बोल बोलणारच असं ठरवून घेते पण ना जेव्हा हा बोलते तेव्हाच घाबरत होऊन जाते म्हणजे काय बोलायचं काही नाही तेच कळत नाही मी
पण बोल आता आज चुक आज थोडं हे तयारी होणार उद्या थोडी ते असं करत करत ना प्रॅक्टिस त बोलायचे हे होन जाईल म्हणजे आपआप ते तुझ्या डोक्यात ते शब्द येतील आणि बोलायला ते राहील
म्हणजे असेच तर मी फार बोलते पण ना ते तसच नसेल त्यांच्यासमोरच बोलता ह बोलताना सुकून जाते
क् करायचे पेअर ललीडर किती आहे तुझ्याकड
इयर लिडर का दोन
दोन आणि एका गटात किती पंचवीस पंचवीस मुली आहेत का
हा पंचवीस पंचवीस नाही हो वाढतील ना
आता वाढतील ना अजून आणि असं कर ज्या बोलक्या आहेत ना मुली
हो
मुख्य पेरिडर आहेत ना त्याच्या अजून दुसर दोन तीन उप पेर लिडर पण टात एखाद्या वेळेस त्याने राहिल्या तर यांना पण तयार करायच ना मग आपल्याला त्रास नाही होणार मग असं
हो तसं सांगतच होतेेत मुली पण हो
तुझ्या याच्यात बोलक्या असतील ना कोणी
हो
तर त्यांना घेऊन टाकायचं हं
हो सर
अ आपल्याला हे करता येईल हम्
हम्म
नेणम आले होते ना आता काय काय तसच कं्प्लेट असेल तुझ्याकडचं रेसिपी डेमो पण झालं का नाहीजून रेसिपी रेसिपी डेमो रेसिपी बनवतात ना आपण आणि बाकी आहे का ते
सां हो धनवतीिकडे झालं होत रेसिपी
हा तर मॅडम. पुढच्या महिन्यात करील तुझ्याकडे नाही तर नियोजन तर ते पण प्लॅन म
या्या महिन्यामध्येच केलं अस तर चांगलं झालं असत सर.
पुढच्या महिन्यात काय.
पुढच्या महिन्यात का पाऊस म्हणजे पडला क सगळे शेतात चालले जातात ना. मग भेटत नाही घरी महिला हो. त्याच्या हो त्याच्या अगोदर केलं तर चांगलं राहणार.
हम्. त्याच्यागबर चांगलं पण आता काय दोन तीन दिवस हो त्या महिनाग. अ पा. पडला तर ते आहे पण सक्कळ मध्ये आपण करायचं म्हणजे. अ बारा तेरा महिला झाल्या का त्याचा पाठपुरावा करायचा तुम्ही बनवलं. बनवल नाही घरी किती बनवल्या काय ते पूर्ण बनव. आपऊ घातलं काय केलं नवीन रेसिपी तुमचीकडं हे करायचं म्हणजे त्यांना सवय म्हणजे आपण आहार घेतला तर आप किती टक्के प्रथने भेटेल आपलं. शरीराला क माहीत असयला पाहिजे म्हणजे आपलं.
होम.
शरीर आरोग्य चांगलं राहिला पाहिजे या उद्देशाने करतोय. बनवायला बनवून खायला पाहिजे वेळेवर आणि ते.
हो..
सधा स्टर त्यांना बाळाला पण नां नाही ते आर
हं!
तर. असं अ राहील. अन त्या काम आणि मंग अं. विजिट रा अं विजिट ला घेऊन गेलो तर. काय, काय केलंय अ म ताईनी काय काय सांगितलं त विचार. ते ते बोलतील आपोआपा या दिवशी असं केलं होत. आम्हाला बनवून दाखलं बनवलं आणि आमचं मग जे. कोणाकडे कमी एच बीचे असतात पेशंट. त्यांच्या आहारामुळे त्यांच एच बी वाढला असं पण होऊ शकत. ना किंवा वजन वाढला. या अशा गोष्टी राहतील. आणि भाजीपाला दिला, तर यांचं घरगुती सगळं अ ग दोन टाईम अ हार घेतात भाजीपालाचा ते जरां न पण देतात आणी तीन चार महिने बाहेरचा भाजीपाला नही खाल्ला, म्हणजे तेवढे पैसे वाचले आपले. असं होतं तिथं सगळ्या गोष्टी होतील मग हे स